हॅलो
हॅलो हा बरं आहेस का
हाय क तू
अभिषेक पाच चार मिनटं झाल्या अस सां हा आहेाक आहे हम्म जे ओलीस
नाहीण आता जेवण करायला लागले बोल भात वगैरे झाला मममी करायला लागले भाजी आणि बापर आणि वरण
हम्म काय आज बर नाही व
होय आजवरर आणि केले
ह आमच्यात पण वरण केले आज
होय
ोडक्याची भाजी आणि निवारण आहे आज
हा हा हा ह माण काय म्हणतेस
काय नाही मग काय मम्मी ते बरेच सगळे
आयतय चल बरयत
हम्म कामावर गेल तेस
आं
ड्युटी वर गेल तस काय
हो हो ट तीवार जाऊ ना ल माझी रुटी आठ ते चार असते
हम्म अडतीचारयव
हो
हा हा मग कायम याच आहे काय फस्टच असते
होय होय कायम म्हणजे फर्स्टच असते बघ
तरी किती मोठा आहे काय कामाला जातस ते हम्म किती जणी यायचा तरी
बली आम् पाच जणी आहेय
हम्म आतोय हा हम्म बरं आहे ते काम निवता येते काम
होय होय मी वाहांत काम आहे काय नसत दगदा वगैरे काय नसत्या
म्म म्हणजे नाईट वगैरे नाही त्यामु बरं आहे
होय
नाहीट असलं की जरा हे होते हे का नाही
हो नाही जग जरा कापतात आमते
हा हा म सुट्टी कधी असते
सक्ती मला शनिवार भेटते क नाही रालच नाही मी आधीमध्ये जर ह आधीमध्ये लागले तर घेऊन टाकत असं प
हम्म म्हणजे आपल्याला कधी गरज असेल त्यावेयची काय
हा री बत आहे
मग ते पण बर आहे सोड कारण एकेकांना रविवारची सुट्टी तस्ते
द जाणार त दिवसत जा
हम्म हम्् ते बरं आहे मग हम् आणि मग काय
हा मा
किती दिव किती दिवस झाला आहे तिथ जॉबला
मी आता तथ आम बाहेर पाच सहा वर्ष
पाच सहा वर्ष झालं हम्म
हो बम आता सात महिने ह कड हा हा
हा म्हणजे नवीन ज हे केलेस नवीन चालू केले असते काम
नमस्कार नमस्कार
हम्म
त कवा ह हॅलो
हा
तुमचं आणि कस काय चांगलं आहे ना
हाय चालू आमचं काय नाही नि म्हनताय हा यालाय आता निवांत आहे आमचं घरातच शिलाई व पन करत चालय जातो तर मी पण अगोदर ते बंद केलय काप
ह ह
हम्म इथं होत ना जवळच
काम बंद केलं असं
ते बंद झालं इथं गारमेंट होतं बंद झालं
हो काय
हा हा हा ठीक आहे थोड्या वेळ न करत
हा कटय
हम झालं